हॅलो!
हॅलो!
हा!
हॅलो!
येतोय का आवाज आवाज येतोय हा. कुठं थांबलंय.
हा माणिक शैताल.
बर कायच पाणी आणायचं होतं.
हानाजी घ रात्री.
हम बाकी का.. काय बघितलेलं ना मी नाही गेलेल घर दिसल ते व आज पण!
हम् ह.
हम्म काय खा लागलायस.
खायला गुड लागले काय? नाही नाही लसना नाही झालं. सर्दी झाले.
अ रर र चावायला लागले तशत..
हम्म वाल आ वा..
हम्.
बाकी का!
काय नाही.
ते हे काय बरं काय विचारल!
बोला चालू हो ग गाडी माझी मा..
आा!
गाडी चालू का माझी मी इथे नाही बाबा तुम्ही पाहिजे स घ्या..
अरे मग कसं व्हायचं म्ह असं असं करत बसलं नाही का..
शिथ काय पडलो भिडलो आधळलो.
जमणारच नाही तला तर हा जार लागत असणार तर का. हा धर नाकत असो एक सप्लास काय ते आहे शुगर.. नाही नाही होयच कि तिथले तर आता चालवू शकतेस क.. आड.. बाकी!
डाळ भातू बनवायलाय
हो डाळू भात त संध्याकाळचा रोज बनवत जात संध्याकाळच जरा कं ला की मग हे करायचं
दुधी आणि मसा काहीतरी आणाय लागतंय हो. हम्म
दालच काय उद्या बनवणार आहे लगेच त्याचा कटाळा तरी उद्या
हां बरोबर
ाळ भातचा जरा कटारा आला कि म दालचा रास आणून ठेव ना आधी काय उपयोग ते दुधी खराब होईल ना ज्या दिवशी पणवाय त्या दिसऱ्या दिवस
श मिळची
ह देश
छोटे छोटे आंबे कि तिलाच विचारून येशील का घेऊन ठेवू दे का लागलीच परत महाग हो हो त्या दिवशी वट पौर्णिमे दिवशी
हम्म सत्या तरे सकाळचे इथे तवा घ्यायचा
हा हा मग सकाळचच कि कितीला आहेत बघायला पाहिजेत संध्याकाळच वेळ न गेलं की देतात ना स्वस्त. मी येऊ का किसला आणयला येताना आता?
नाही नाही नाही नाही
ती स्टिक देऊया हॉकीची
नाही नाही नको द्यायला, ते काय सर आहे ते परत बोंबलनारे येवढ्या दिवसान हे केलं ते
काय असं बंद तेलच बघ म्हणायचं
नाही नाही नको
उघडले का पावभाजी वाला
नाही काय बघितलं नाही तिकड
कायाजी होती
हा हुशार
कितीतरी दिवसांना सांगायल
काय गरज नाही बाहेरचं खायाचं बंद करायता
हम
ते अ काय काय त्याची रेसिपी बघून ठेव तालचारच हम दाल चा राईस बघुया कसा होतोय
हम
हम्म, आते दुदीलागेल ना बघ
हम्म... होय आणि हरभरा डाळ
ह आणि काय लागेल? हा मग ते काढ की ते ते काढ, हम्म हम्् हम्म
कराच
अ बाके
बाकी काय नाही
किती झाले? तीन चार मिनिट झाले.
अरे बोलायचं नाही ना. अर काय तुम्ही!
काय नाव हिचं? रेहा रेहा रेहा मा न रेहा श्री हा हा ह त अचछा
काय झालं ट्र्रीपच
ट्रिपच काय ते निलेश नाही म्हटलं ना निलेश ची बाईक म्हट निलेश काय म्हणवता नसता टायर घालतो गाड्यांना हे करतो ते का एकदम
ते का नाही म्हटले
हा
ते का नाही म्हटले
ते म्हणते पैशात जरा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम म्हणजे आत्ताच ते मशीन घेत आपल्या जरा दिवाळी बघून आपलं असल त्या तर बघून जाय
बरोबर
हम्म
ती मला पिशवभेवरची काढून दिली नाहीसा
हम्
हो कोतााचे
होा दयच काढ काढ किती स्वतः हम्म हम् हा
मग कशाला तुम्हाला सांग त्याला काय काय ढसा आहे तिकडे म्हन काय करायचं मला हम्
बाकी
काय नाही मोटिवेशनल कावा करायचे
काय कराय हा हा ते करय ग उद्या करय उद्या करय ग
हम्
म्या करे ते बघ डायलॉग विलॉग बघून ठेव आणि त्याला विचार सीन पण काय पाहिजे मागे ते काय नॅचरल म्हणत असत
हा सांगतेय की नेचर सनसेट
सनसेेट ला जरात होते पण आता तस सिट काय का होणारना मग बघ काय कुठला का
हो
डायलॉग बघून ठेवा आणि ती रेसिपी बघून ठेवतेलचरा नाही्या काय कायला लागेल ते आणय मसाला नाही येईल दुधी फक्त आदल्या दोन आ दोन दिवसात
सुरी मेथी आणि हरभरा डाळ आणायला लागेल तोरी ची डाळ पण आणायला लागल आणि हे
मग उद्या सकाळी आणय आणि ते आंबे बी लागणार ना आंबे बरक बर
सगळंच घ्यायचं आहे तेे एकट पौर्णिमेच ते धाग जनते
हा
अजून मिळालेलं नाही ब्लाऊज आणि साडी
काय म्हणाले
ब्लाऊज आणि साडी
कधी दिले कुणाड दिले ते माग आहे ना टचायला
हम्म शिवायलच
हाछ
बाकी बोलत रावा बोलोलत रावा
ते काय म्हंटले आय काय म्हंटले नाहीय नाही ताई आहेन लगेच गोळा दादा काय म्हटलं पहिल्यांदा उचलल्या उचललं?
भरलेत कि हो.
हा हा!
तसा राहिला ते फक्त मगत हम्!
पाच सल राहिलेत काय हप्ते फक्त? हं हं कितीला घेतली होती गाडी?
एक आणि वर काहीतरी ना?
हा. मग आ रिक्षा आले असते आपल्याला लावले असते इथं भाड्याला. हं ॲपल घेऊन बसले ते.
हा.
अह् काय नाहीती ती टेन्शन वेगळी मोबाईलसता असते रिक्षाकड ती धडकवली. कोणी काय केली ते
हं आणि ती बी आहेच की टेन्शन काय झालं काय विसरलं कुठं काय?
ह त्याच एवढं नाही ते विसरत नसत एक वेळ खायच विसर. र मग मोबाईल विसरत ना.
हं म्हणजे तरी बरं
हं चालतय
बाकी?
काय नाही
खायला घेऊन या कि कायतरी
आईस्क्रिम आणला असत पण तिथ यस वर वर करणार
हं!
माझ्याकड आईस्क्रीम आहे.
हं!
झाल आता कप्पी सुटल आता.
पण तुम्ही घरी येऊन नेणार का सायकल हुन आण
हो हो गाडीहुन गाडिहुन! हम.
मग याकी घेऊन येताना, तोवर गळल
विरघळणार, विरघळत लगेच हा. काय पंधरा, वीस रुपये आणि कशाला तर ते बाहेरचा नाद लयच लागलाय.
बर राहु दे राहु दे राहु दे.
मॅडम आता काय?
काय नाही.
दिवाळीतलं तुमचं जायचं काय?
तुमचं नाही आपलं!
आ हा हे करायचं जरा त्याग करायच तुमच्यासाठी आम्ही करतो, तर आमच्यासाठी तुम्ही करा, चार दिवसांची गोष्ट आहे नुसती.
चार दिवसात नाहीच तर तिकड तोंड बघायचं नाही आपल्याला.
तिकड कोण न्यायलाय तुम्हाला?
तिकडे जर विषय नाही तर ते इकडं आलेत की मग कि जायच अस करायच.
काय काय काय गरज नाही.
ती यता येतच, गावाला येतच गावाला आलं की मग येईन नाही तर नाही.
हम.
तेच
हाय कुठे सुट्टी तवा?
हम्म.
सुट्टीच नाही, हम्म हम्
कोणाला?
चार दिवस आहे नवोदयला.
हा ती पण आहे वय वय सुट्टी जाऊघडं आता कुठं जाय म्हटलं तर वांद आहे.
त्याच्यामुळे च आघड होतय आता, काय काढच जरा एक वर्ष, बघायच कस कस करते पण लगेच बी हे नाही करायचं कॅन्सल.
हम्म.
हम्म बाकी ते प्लंबर आलाला नाही ना? ते असे करतात किरकोळला. हा किती वेळ लावायचा काय प्रमाण त्याला हम्. किरकोळ कामाला येतच नाहीत अशी काहीतरी मोठं काम असत पळत आले असते.
हम.
हम् ह.
चालते आता येणार आहे लगेच?
नाही नाही वेळ साला दहा कमी असताना येतो. ठेव का? हा. हा!